अडत का? ब अ मशी कातरी मम्मी बोलाय त ग.
हा हा.
हम् म्हज.
ह हम्.
आता बोल सगळ्यां मध्ये मध्ये कोणत पण नाही बोलणार.
काय?
म्हण ते वरती बस म्हट मध्ये मध्ये नक. कोणते ग ते पोर विचारतात ते ह बोल.
छ नष्ट झाला.
आता नाशका झाला.
हम्.
अष्ट अलच बोलवालतिती हम्म.
हां
जर का का.
मग काणी.
कजी.
हॅलो!
हॅलो तुझं काय चाललंय म्हंटलं.
काय दव बसलय.
दिवस न सुट्टत.
हो कड ए मम हे ब्लुतूथ दे ग. पणताय ते.
हो.
हम्म.
दिवला ड्रॉइंग काढाच स्केच पेन काढ. बस मोठच ये न अस नाही का साडेल ज ते य काहीतरी आठवते ते करते आता. खरंच के. म् आता ह चार. पाच दिवसा प जमलंच नाही सोल तेच का काम होत. जग हम्म क आहे. अरे अक्ष.
मग काय नाही.
् वा.
नि्यवांस.
हा हा सर आहेड सर.
एक.
कि तू तुला एक विचारयच तर तू साहेबरमध्येध्ये गेलस ना. तिथ काय म्हटलेत का बोल का असं. फिर किववा बाकी शकाय. म्हणजे मग फॉर्म भरायला गेल तर टाइमच नाही मला विचारू दोन तीन.
फॉर्म भरता न सर. नाही सांगायच अगोदरच जातून घे तर अगोदरच भेटायला भेलतो ना.
अ.
हॅलो!
मज आहे ना ग तुझं
आता आलं काय.
जेस बारी क आलाय.
बघ आता.
हपाला हे कोॉड वाटलीस का.
होय ब्लूटूथ घातलं ग.
हम हम. म वैदक म तर.
चमेलड.
पहिल्यांदा घतो पण मी सवाज त्याने मला सग सांगितलं.
हो ना. कोण म्हत मग सोबत.
म उषा जे होती.
पण आपल्या एक तिलाच पाठवतातात का नाही
होय आतमध्येध्ये मी एकटीच गेलतो फोन करताना काय मी एकटीच गेलतो
नाही नाही नाही म्हणजे जरी्या त्या भयात थबवतात ना तसं नाही. हो भात आबायला सांगतात. कि आता आज परमिशन असत्या आणि बॅग पण आहे ना. बॅसप म्हटल की बाहेर ठेवा मग.
म नाही वे म्ह.
मी त्या केलं हो तिथच तोल मग. म्हणजे जिथ फॉमबरयच होत ना फक्त केला ठेवलं मी. खूभयारण कुठ त होतेस बाई नाहीतर काय. एकदम माह नाही त्याजे नाही कोण येते हा स.
अगा आमचा सिरियल नंबर पडलाला नाही मी हवा तसच सांगितल्यालं.
ब ना.
होय खर आम्ही काय तिथं ठेवल न होत माझसोबत पप्पा त मग पप्पांकड
मी पण काय किल भेट आहे. तच्या वेळेला सगळं आपल्या हेट घेतला टिकिटल. मग मामाला दिलं मी मामा मामा म्हटलं की, नंतर न हे मी येतो किती वाजता सुटणार आहे सांगितलं टायमिंग. मी तासाभरात येतो म्हणत ते. ठीक आहे मोबाईल पण नाही माझ्याजवळ.
होय.
मग वाट बघत बसली मग शेवटी म्हणलं ती एक मुलगी होती ग साईला. गल्या म्हट जरा हे फोन देशील का कॉल करायचय. दिली सोर नाही एक एक्झम देत नाही टागो.
होर.
मामाचं लक्षात नाही मोबाईल म्हणजे मामाचा नंबर मा नाही. मम्मीला कॉल केले मम्मीने मामाला कॉल केली अशी ब
हो अग आता मोबाईल आल्यामुळे मोबाईल नंबर पाठत नाही कराय.
नाही माला घरच्यांचा नंबर पाहताय पण मामाचा नंबर नाही.
म्हणजे घरच्यां सगळं पण असं पप्पांचच पाठ आहे मला तर फक्त
मला दिदीचा पप्पांचा आणि तिथल्या बापांचा. आर्याचा बणती
हम् हं.
हम्म. ता कधी
अरे आहेा काय केली.
नाही आहे ना बर. आ होते आता सामाना लागले उद्या जाणार.
पप्पांना सोडून जाता काय.
म.
पना सोडून जाते काय म्हणलं.
ता ते व तेच म्हणते मी तिथं कस तरी राहते दहा दिवस. आता कर्मातच नाही. हम्.
मग त्या अभ्यास इथं पण करू शकत नाही र.
करते पण तिचाथ अद्यास होत नाहीथ तिचा अद्यास होत नाही म्हणत त
काय का ना तेवढं.
अटेंड किती वेळा दिलाही. किती वेळा अटेम्प दिला एक्झाम.
एक्झाम दोन वेळा
ह
आता नाही नाही नाही आत्ता लागलं ते एप्रिल महिन्यात स्टार्ट झाले तच बेटे कमप्लीट झालं त्यानंतर ती न याद पडली मग त्यांचं कसं असते ना आता काय तरी इलेक्शन ते ना आलं मग एक्झाम पुढे ढकलतात.
पुडं दाखवतात हम्म
कस झाले
ह
त्यां त्यामुळे त्यांची एक वरी मॅटिक परवा झाली बघ एक्झाम. मग
पॅडाल ना तरर
अजून लाबायेत हयपीनची पण एक्झाम देते ना ते नाही बहा होते ठीक आहे
चोडला रा आयतयेला कॉल करतय ना ती ब त्यांना पण का तसच आहे ना बॅग बाहेर ठ्यावायचे.
होय तसच आहे.
हम्म.
आणि ते काय लगेच होतें थांबायला थांबलं तरी चालत तिथं.
हा एक तासात
होतेय होय.
दादा का गेला नव्हता थांबलं होता.
हम् तेस लागे पाफेस.
होय. पण आपण बघा सिटीच आपलं कसं दिलंय बघ आपण तासात तसच आणि त्या तर तेवढ्या जातय क नाही.
कळज पण नाही आपल्याला
हा.
पहिल्यांदा सुरू व्हायच्या आधीच जरा अशी भीती असता म एकदा सुरु झाल्या की काय वाटत मी
हा तेच म्हणजे कसं असेल काय असेल मेन म्हणजे सुपरवायझर सर्ती नसतात ना
होय.
हे कसं असत मला तर सिटीला जात ना तर मला इ टेन्शन आलं ना नेमकं कुठं असते कश्या पद्धतीन करायचं
कसा असते मला तर तेल सांगतते
ब टमंग टेनमंग हो का नाही होत. ते का नाही असं एकदम बघ ते दिवस आपण त्याच्यासाठी एक महिना म्हणजे नाही काय चाललेलं फॉर्म भरायचं हे ते तयारी आणि ते एक्झाम झा केवढ्याच झाल्या का आली पण नाही. तो दिवस कधी आला ते एक्झाम
तसच असतंय प्रत्येक गोष्टीन तसच असतंय मी म्हणजे त्या दिवसा त्या दिवसापेक्षा त्याची झालेली तयारीच ल म्हते अस.
हम्म. हम् ब. काय प्रत्येक गोष्टीचच अस आहे ग.
हो आता गणपतीचं पण बघकी. तयारीच किती दिवस अगोदर कूनचत्या.
हो आता गणपती कातरी सात दिवस आहे ना घर सगर. किती?
बारा दिवस आहे.
भाराात आहे म्हणसा आहे म मोठा नाही घरचा.
हम्म घरचे सात दिवस आमचं बारच आहे.
हो मंडळाचा बारा दिवस असतो मामला. आणि आमच काय येत हे काय म्हणत ते वर्षाच गणपती.
होय
हो हपो.
तुम्ही यावेळी या म्हणजे आता पप्पा येतो तेव्हाच मूर्ती बदलताय ना.
ह जेव्हा गणपतीच आपण आणतो ना घरचा गणपती तेव्हा. आपल्या दशीही द्यायचं आणि दुसर विष्ट आणायच हा तस असतं.
म तुम्ही आक.
किं्हा ते असं पण करतात त्याच दिवशी द्यायचं आणि ते आणायचं नवीन. असं पण असतं.
मग तुम्ही आ सात दिवस पुूजताय.
नाही नाही गणपती आता हे असष्ट. चतुर्थीथ नसेल तरच आम्ही असं आरती प करतो. इतर वेळेला कॅबलेट मारणार.
हो ब पण आता गणपतीत तर रोस लतचेल.
हा गणपतीच करतो. हम. हम्.
बाहेरलाचसल ना तुम्हाला
हं.
भाज्या वाटत असेल तुम्हाला
होय भारी जागा आता पाया पडतना मण येथ असं भारी वाटत.
बाार अस तेच की
हम्म तुला पाहठव ते फोटो. माझं दीपीला आहे ना अ दपीला नाही. माझी डी पीला होता बघ फोटो तोच आहे.
हा हा तुम्ही मोठ्या मोठ्या आणताय.
हा या वर्षी आद दरवर्षे.
साखजी. सहजार लोक भारतीत आणतात म्हणजे एक वर्ष ठेवायचं असेल तर.
होय आणतात हे म या वर्षी आमज आम्ही या वर्षी बोलत आ. आधी त्याने लहान होत असं हम्म भरपूर आता एक. करणार आहे का माहितीय काय ते हे बसवतात बघते. अ राधा आणि नाही पार्वती शंकर आणि पार्वती. आता शंकरच आता हच चित्त्याच. नस चिटच नाही ग कोणत्या घालते का आपण.
काय?
कृष्णाला हा भागाच भागाच हा. हग नाात. आपले अशेच घेणार तर पण टाइम कमी होता त्यामुळे नाही. बर मी त्याला कॉल करते दुसरा
ह.